हा, हा काय? कराल्यास
काय नाही बसलोय
हा हा चहा, नाष्टा झाला काय नाय?
झाला की
बर जेवण
जेवन दुपारी बाराला
हा, हा पाऊस तेन?
पाऊस नाही सध्या ऊन पडलय हा ऊन पडलय मगं आसूदे की आणि का नाही पाव भाजीची रेसिपी सांगा की?
पावभाजीची कालच सांगितली की
मिसळची
त्याची व्हय मिसळला
अ मटकीच मोड असत्यात ते जरा नुसत हळद आणि जरा तेलाची हे टाकून शिजत घालायचं आणि इकडं मग कांद्याची पेस्ट, टोमॅटोची पेस्ट, आलं, लसूण करून आमटी करायची आण शिजल्या त्यात ते घालायच. नंतर वरण शेव, फरसाना, कांदा हे घालायचं.
हा.
आणि नंतर पाव भाजून पावा सोबत खायचं. कोण भाजतय कोण भाजत नाही तुम्ही खा खाल्याय काय नाय मिसळ कव्हा
फल्ले की
अ
फायदे
तुमची मामी आंबोळी कशी करते.
आमची मामी आंबईला अ फ
हा
दोन दिवस अबर पीठ मिजव द्या आणि ज्या दिवशी करायचय. म्हणे आदल्या दिवशी ते मिक्सरला बारीक करायच मग बा... करताना त्यात थोडं उडदाची डाळ टाकायची.
हा
आणि डाळ डाळस थोड पोहे ते मिक्स करायची त्यानंतर ना आंबोळी ला आंबोई तयार करायची तव्यावर पर त्याबरोबर
इनो घालतात का सोडा घालतात.
काहीच नाही साफ करू एक दहा टक्के के साफ करतात
हा हा कसली आपली गोडसाखर
हो गोड साखर
हा हा
आणि सांबर का सांबर साठी वल्ल नारळ
हा
आणि ओला नारळ प्लस हे
टोमॅटो
टोमॅटो कांदा
हा
अ भाजायचा
हा
आणि भाजून त्यामध्ये
ह
अजून त्यामध्ये तेल टाकायचं थोडा टोमॅटो.
हा
हे भाजून मिक्सरला बारीक करायचं.
हा.
आणि मिक्सरला बारीक केल्यानंतर इकडं, हो तुरीची डाळ मुगाची डाळ हो मोबाईल का? शिजवायचे त्यात थोडे हिंग, कोथिंबीर, टाकून ते स्मॅश करायचं.
हा.
आणि स्मॅशर न स्मॅश करून ते परतना फोडणी टाकायचे.
ब
आणि तिकट च नलाम मऊ अ हिरवी मिरची बरोबर खोबरं आणि धन
बर.
आणि कोथिंबीर मिक्स करायची. अ मिक्सरला लावायची
हा. फुटाण्याची डाळ शेंगदाण काय घालत नाय काय?
ते काय नाही.
बर.
परत इडली तशीच
हा. हा. आणि उत्तापा?
उत्तप्पा नाही करू
अं
अं
उत्ताप कस? च
नाही.
हम्
उत्तापाने अं डोसा, पेपर डोसा.
हा.
पेपरडोशाला जास्त मेथी घालायची.
मेथी आणि घाला
हा. जा हा. ते चमचा मेथी
मेथी घातल्यावर काय होतंय?
कडन्ग पणा येतोय
हा हा.
आता मी पण शिकालोय ना.
बरं तुम्ही काय हॉटेल घालणार आहे काय?
हा.
बर. चाल शिका शिका.
गावातली एक पोरगी रात्री पोलीस झाली.
होय?
हा
मुंबई पोलीस हा काल मुंबईचा निकाल लागलाय ना. हां कवठे कवठे मंग कवठे नाही तासगाव कुणातर चार मुली झाल्यात.
हो हो. झाल्या बघ तिथे पोरगी पण.
हम्म हम्म कितवीला होती?
आमच्या पेक्षा एक वर्षान मोठी.
म लवकर झाले की.
हां.
हम हम कुठं करत होती प्रॅक्टिस तेन?
फिस किन ती गावातच की महालात अकॅडमी एक सहा महिने कितींदा लावलेली.
हा हा
का?
हा.
जाती ब झाली हो. नशिबाच्या जीवावर सगळ चालत नाही थोडी तर श्रद्धा कुठतरी असायला लागत्या.
होय.
हो.
मग आणि काय.
काय नाई.
दुपारचे जेवणाला काय बनवताय.
दुपारच्या जेवणाला आता बनवून आलो की डाळकांदा मटकीचा सोयाबीन ची उसळ चपाती भाकरी भात आहे रात्री चां त्यामुळे आता फोडणी द्यायच.
हा मग साली बाात-
भाताला
भाताला फोडनी मस मसाला टाकायचा. जिरे मोहरी मसाला मिळतील ते मेचपूट मसाला... दिमाग.. मी कुठून मसाला मिळतो. कुठ.
मीथकठ होय
ह ते पाचपे घे परत ना ते मकुट मसाला अ भाताला मिक्स करायचा नुसता. आणि परत वरण जिरमोहरी
हम्म हम्म
आणि हे ओवा
हम्म
माण जास्त आहे ना अ ते मिक्स करायचं आणि वरण तडका द्यायचा.
कांदा तेन
कांदा तेन नाही काय घालायचं.
बर
मग हो डिनर ला काय असत ते जेवण
ह जेवणार असते हाय हेच भाजी भाकरी संध्याकाळच भाकरी असते सकाळी चपाती भाकरी दोन्ही असत्यात
ह हा
काल रात्री जरा शिकर
ते माळकरी मटण असते चेते सोयाबीन ते जर ते रबरबीत केळतं.
सोयाबीन ते हा हा आणि माळकरी मटन कस काय काय.
त्याला प्रत्येक वेळी कांदा टोमॅटोची परी प्युरी करतोय मग लाईट जरा जाणार होती उशिरा ना आलती त्यामुळ मग कांदा आणि टोमॅटो बारीक चिरणचं फक्त भाजून त्यातच ते हे करून घेतलं मग.
ह हो
लायटीचे प्रॉब्लेम असतोय आमच्या इथ लयीत. आता पण गेल्या चुलीवर करून आलोय स्वय पाक.
हम् हम्म आमच्याकडे पण चुलीवरच हाय.
हम् मी काय करत नाही आत्ती करते. आमची मी गॅसवरचस उसळ, कालवण, भात, आमटी
हम् हम्
धुन भांडी तेवढं करून येतोय.
हो हो समस् च गॅस वर चलीवरा
दिवसभर मग चूल पेट तेच.
होय. आणि परतना हेजी हम् बंब आणलाय आंघोळीला.
होय.
हा. आंघोळी ते हिच्यावर बंबावर आणि स्वयंपाक समोसे चुलीवर. हो सध्या घरात पण कोण नाही ना.
होय.
हम् ह श शेतात गेलं
काय करायला
हेेत मुक मोडाल बेबीकॉन
हा हा कोुणाच्या
वाकणी केल्या मग आणि काय?
आणि पुरी
गोरी मामा आहेक.
दुकानात आल्यात?
नाही. च
हा हा.
हो. अ हे मी हे ना अ आपलं कंच मक्का असतो ना.
हम्म.
त आमच्या इकडे स्वीटकॉर्न म्हणून मिळतो.
हा हा म्हंजे? त्याला डिमांड जास्त असेल की.
हा, सत्तर रुपये के जी आहे.
होय, तिलोच किती एक चार पाच बसत असतील.
वीसभर बसतत.
हा हा भरपूर बसते.
हम्म ते हा हो.